हॅलो
बोला ना...
काय?
आ... आहो तो स्पीकर आहे होय ना...
काय प्रॉब्लेम होना...
आवो जी आनिता आका नाही का अन अनिता शिवाजी धनगर..
हा हा...
अ त्यांची ना इ केे वायसी म्हणजे पहिली.... फोटो कॅप्चर होतो आणि दुसरा आपण काढला का तो पण... जुना आधार कार्ड ते ना हा मॅच करीतोय ना तो मॅचच होऊन नाही राहिला. डायरेक्ट इज ड्यूज नॉट.. काय नाही त तो फोटोच आहे ना तुम्हाला स्क्रीनशॉट टाकते मला तुला टेन्शन आ... बाकी आमच्या घाटात...
अ परत मग पहिल्या पासून कर ना...
हा ना नेमकं काही करावं डोकं चालना..
ऐक ऐक मी काय सांगते ऐक ना...
हा...
हॅलो अ ते आहे ना त्या डायरेक्ट त्या मेंबर मेंबरच्या लिस्टमध्ये जाय... हा...
हम्म...
अ त्यांना उडून टाक हा..
हा..
मेंबर डिली मेंबर डिलीट करन परत माहिती भर... तिचा आधार नंबर टाकला का पूर्ण हा पूर्ण माहिती य...
बरं बरं चालल तेच करते मग.
किती झाले आज...
माझ्या आता.. शिवचं झालं आज दिशाचं झालं.. म काल रेणुका म आता महालक्ष्मी... हम जास्वंदी... प्रणाली हो प्रणाली माल... लक्ष्मीरखमात दासंधी शिव अ दिशा सागट झाले...
मी काल दोनच केले तर दोन्ही गटांमध्ये य मी आज तीन केले पण ते घलं एक बर ल कोण
हम् हम् माझ हेय ना माझ दिशा मध एकच मेंबर आहे हां हॅलो
मग ना हॅलो आवाज येतोय मला
आवाज ब्रेक होतय तुमचा तुमचं हा येतोय आता बोला आवाज तुमचा ब्रेक होतो आता हा
ह माझ ना मी जे काल जे गट केले ना दोन त्याच्यामधला एक एक मेंबर राहिल घरी नाही त्या माहेर जायली हा आणि आज केले ना त्याच्यातले एका एका गटातले तीन मेंबर राहिले ना फक्त
हा का
हम्म नाही तर बाकीचे मग झाले मी ऐक ना ओटीपी लगेच
हं नाही ना आधी शक्तीि जो गट आहे ना माझा त्याच्यातली एक बाई ना डायरेक्ट कुठ जायला माहिती का पंढरपूरला पाय पाय आतील पंधरा दिवसानी दोघी पण नेमकी ती ये ना अध्यक्ष त्या गाटाची आणि एक हाय मेंबर मग त्या दोघींची माहिती म्हणजे ती केवा्हायसच होणार नाही त्या दोघींची अ एकक ना इ केळणार रे उद्या पोरग अऍडमिट ऐेड नाही याच्यातली प्रणाली मधली प्रणाली समोआतले तिला म्हटलंय वेळ काढून बाई म्हंटलं केवायसी अस करून परत जाय म्हटले
नाहीई आईया ते पटपट अ
आणि त्याच्यामध्ये मॅडम मॅसेज टाकलाय पाहिला का मागाशी
तेगाटांचं ते ते डाट डाटा लागतुय गटांचा
म्हणे दोन गावांनीच टाकलं बाकीचे
ऐक ना आता तू जातीचे ना त्यांचं हे करायला
मग पासबुक आणले ना आ समजा आज गोळा करून आणली ते पासबुक आता म्हटलं थोड्या वे ना अ आाजूनबा जेवण नाही करेल तर थोडीस नाही का ई केवायसी करून येते याखाद्या गाटाची
ते म्हाताऱ्या बायांचा राहिला ना एक सप्त शृंगी मग त्यांची करुून आणते आणि मग नंतर त्यांना डाटा भरून देते टाकते त्यांच्या वॉट्सअपला
हामा असंच कर मी मी बी ना काल ज्या गटांकडे गेले त्यांचा घेऊन आली
हम्म हम्म मग तेच करावं लागल आज गेल ते त्या दोन गाट्यांक त्या सां आणला तर गुरुकृ पाच साहेब आहे त्यांच्या तर इंट्री नाही काहीच नाही माझ्याला टेन्शन आहे त्यांचं.
त्यांना आता सांगते उद्या पहिले पासबुक एंट्री करून आण वरती लागते ती माहिती. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज नाही येते का? हा येतोय ना आता.
येतो ह मला तितक अगर कालच्या. कालच्या गटांचा आणि आजच्या गटांचा म्हटले जयश्री. दिलाय मग तिने टाकून द्यायचं ना बाकीचे तिच्याकड आहे ना तिथ तिथं.
मग ते येत गोळा करी तरच असेल ना. नय ना तोपर्यंत. ग्रामसंघाची तर टाक हवा का नाही. मी नाही का समूहची अजून बाया समूहांची समूहांची नाही नाटा. टाेल ग्रामसांघाांची टाकेल म तात्पुरती द्यायची ना ग्रामसघाची टाकून. जी.
तिने काल ग्राम संघाची दिली ग.
गेली का मग गाटांचीच मागत असतील मॅडम. हा हम. पण मग ग्रुप व फोटो नाही ना हो म्हणून म्हटले.
ग्रुपला टाकीतच नाही ती किती हुशार आहे ती पर्सनल टाकील.
ह का मन म्ह काय. मग ते कामचे प्रश्नलच टाकता असते
हा आपल्याकडे आहेाच नाही ग्राम सांगायच आपण काल टाकायच आपण दप्तरही पाथी नाही काहीच पाथी नाही तर आपण टाकायचं काल.
हा. र मी आता माझ्या घ टाईम कडच आता थोड्याशे लिके ले टाकून.
हम.
म्हटलं व्याडून व्यास टाकला अ उत्तर दया त्या का नाही बरं का.
म्हटलं पावा टाकून व्याडम उतर द्या त्या का नाही. पंदीला अ तिमा्हाईला आहे ना रेड. हो लॉक होत तिला ना दिशामध्ये.
म्हटलं मॅडम सगळ्या बायांची क एवायसी झाली दिशामध्ये पण एकच महिला होत नाही. मग त्यांनी मी असं टाकला ती राहू दे म्हणे दुसऱ्या कर.
म्हटलं काय राग भरेल मॅडम काकी ते कडे रिप्लाय पण दिला. म्हटलं यायचा व्यागळाच रिप्लाय काय तरी म्हणशील मला नको सांगू मॅडमला विचार ब.
अ अ.
म्हंटलंय बरा असा रिप्लाय नाही दिला का माल नको सांगू दुस. तुस मॅडमला विचारा असं पण नाही टाकलं आज काय तस.
नाही टाकलं का नाही टाकणार त्यांना कामच. करायची. काम करायचे काम. कस काय टा दाखल. बोलली का म तुम बोलायचं ना.
फोन नव्हता क्याला मी मॅसेजेच टाकला व्हता अन् ते स्क्रीनशॉट काढून टाकले होते का मॅडम असं असं प्रॉब्लेम येतोय अन् ते टास्क माझं ओपनच नाही होती आता ती योगिता मॅमला सांगावं लागेल ते वीस म ध्ये सांगितला होत ना आओ होतच नाही माझ्या ह्याच्यात काही प्रॉब्लेमय काय माहिती आता ते योगिता मॅडमच सांगितलं ना मग त्यांना बघते काय आहे तुम्ही सेव करेल के माय असं
तिकडं काय असंल सेव वगैरे त हा ना पण मी केलाच नाही फोन करला
तू वि तुला विचारून घ्यायचं ना आ
उद्याकड विचारन उद्याक विचा
म्हजे हा ना विचारून घ्यायचं बुवा अस नियम क काय करायचं काय नाय
माझं तेवढंच राहिलंय मा टाक्स चालू नाही करेल फक्त
ती परत भर कोण मी मग कुठं मी आज संध्याकाळची नई जात कोणाकडं नाय गं नाय जात मी संध्या काळचे नाय मला संध्याकाळच्या मा पायांचं कापड सुरू होतंय
म् मळ्याची वस्ती त्याशिवाय
मज लोक मशली काय बर नाही वातोय गावात ठीक आहे गावात काही नाही वाटत गावात कोणाच्या घरी गेलंन थोडं बसलं उठलं तरी काही नाही वाटत पण निडमाळ्यात संध्याकाळचे मी जातच नाही कोणाच्या घरी
त्या आदर बलायटी नि काय नि काय
मग कुठे हिंड ती त्याच्यामुळेच मी जात नाही कोणाच्या घरी मग तुझं एखा दोनच गट राहिल हा त्यांच्याकडे गेली ती हं अ हा परत दोन वाढले ना ते हा ते पाय ना त्या हिनी माझ जयश्रीनी काही फोन उचला नाही
हा
म्हणा नेमकं काय तुझं नाही तर त्या गडाकला मेसेज टाक
असं कर का बर पर त म्ह श पार मॅडम पर्यंत गेल असं नका नाही आ मी तिलाय ना मी मग फोन करून बघते अन मग मॅडमल ना अ असटागतिक मॅडम आळंदीच खूप दिवसापासून अकाउंट दिलं बच तहीेऊन दिले तरी अजून अकाउंट ओपन नाही त्या गाटाच काय प्रॉब्लेम आहे विचारात काही ना असं सांगते आता
आणि ऐक ना हे करतात ना ओटीपी बीटीपी लगेच घेऊन टाक मी ओटीपी घेऊन टाकू राहिले मोबाईलचे
अ नाही म्हणजे आपण ते गट ऑनलाईन करत ते का
हा हा ते ओटीपी पाहि ना मोबाईल व्हेरीफाय
हा हा
मोबाईल नंबर टाक येती ना येती ना दुसऱ्या याला का ना बेसिक डेटा येईल मधी
वीस मीटेर मध्ये
हा कारण मग आपण तिनं तिनं जाती नाही ना
काही काय करा मग तर राहून गेली माझी तच नाही ना पण मग नाही का मी ना त्याच्यामध्ये परत म्ह. समजा आपण हे आता हे करतोय केवायसी त्याच्या बार. परत जायचं बॅग जायचं का
नाही नाही नाही त्याच्या पुढची स्टेप नेक्स्ट नेक्स कर चालतो ना आपण
हा.
हा ए बाय आधार के वैसी झालं का नेक्स्ट करतो ना तिड ववरती मोबाईल नंबर येतो. मग तिचा व्हेरीफाय केला का त्याचा ओटीपी जातो लगेच घेऊन टाकायचा
मी केलं होतं ना आज माझ सुनाच तिचं होईल नव्हतं ना तिची माहिती. भरेल नव्हती मग तिची केली मग ति ना टच केलं विर व्हेरिफायला पण तिला ओटीपीच ग्याला नाही.
नंबर बिंबर काहीतरी करून पाय म्हणजे तीनदा तीनदा परत त्यांच्याकडे जायलाच नको असं.
बर बर पाहते करून कारण या बायांचे ओटी पी येलच. नाही चाव्यांचे.
ते. ते करीत असताना दोन्ही कामं यात खटी होऊन ल लात जायची
हा हा.
हम्. झालाय माझा कॉल म्हणताय कोणाच करती कोणाच करते तरवर कर मग मी नंतर कर थोड्या वेळानी हा.
हम्म हम्म चालेल चालेल.
आ.
हा काय
केवायसी करती ना मग थोडं कर कर केवायसी कर करते मी परत फोन मग थोड्या वेने
हम्म बरं बरं चालेल हा
अच् हम